हॅलो बोला ताई. हो हो येतोय आवाज हो हो येतोय येतोय बोल
आवाज येतोय ना?
हो हो बोला ना ताई
पद्धती वेगळ्या असत्यात हो पण तेच प्रांतानुसार, जातीनुसार, धर्मानुसार अजून काय काय असतं प्रत्येकाचं होय गावाला चक्रा वगरे खूप भरतात ना? साधारण डिसेंबर नंतर वगरे देवीच्या हो बरे.
काय ताई?
जत्रा वगरे गावाला खूप असतात ना? जत्रा देवीच्या वगरे जत्रा भरतात ना?
हो हो असतात ना आमच्याकडे.
हं गावांमध्ये जत्रा भरपूर भरतात नाही का? अजून ही आहेत नी जत्रा वगरे साते या काय म्हणत्यात तेला नंतर काय विकायला वस्तू पण असतात, काही काही पारंपरिक जुन्या जुन्या वस्तू
हम्म आता सगळंच भेटते यात्रेमध्ये बऱ्याचं वस्तू असतात.
ओ काय आहे का ओ ह्याला तर माझ्या नाशिक वरून आणली होती विळी त्या साइची विळी मला नंतर कधीच दिसली नाइ कुठे काय गार गार होती करू शकतो स्टाईल थोडी वेगळीय तरी ती बसत्या ती विळी वेगळीचय अशी गोळी नंतर कुठे मला म्हणजे मी पुण्याला गेले. गेले बऱ्याच ठिकाणी पण मला नाइ मिळाली, असा आता मी नाशिकला जरी काही फिरले नाही पण तशी विळी नाही मिळाली, मला परत कधीच.
हो ना हो म्हणजे काय काय वस्तू आपल्याला ठरावीक ठिकाणी
नाशिकमध्ये टेक्सटाईल खूप चांगला मिळतो अम नंतर आम्ही गेलो होतो तर हे तुमच्याकडे साड्या विद्या वगरे अशा अशा गोष्टी खूप स्वस्त मिळतात वगरे. आणि अं बेडशीट्स वगरे म्हणजे तिथेे टेक्स् असे मोठे मोठे दुकानेच टाकलेलीत त्यांची अशी अ हो हो हो कृष्णा, पूजा वगैरे हो अगदी माहिती झालेले गांधीनगर गांधीनगर रोड का? काय गंगा रोड? दुकानं बरीच बघितली. टेक्स्टाईल - चांगलं आहे. म्हणजे मिळतं पण, आणि स्वस्त पण असत. साड्या वगैरे भरपूर मिळतात. आणि गावाला भरपूर - घरातच नेसतात साड्या. अ, त्याच्यामुळे ते बहुतेक - ते चांगला मााल मिळतो असा. असं असावं कदाचित. आता इथे कस साड्या आम्ही दररोज तर उठून नेसत नाही. कधी - तरी सणाला किंवा लग्न समारंभाला काय असेल, तरच. अदरवाईज साडी -
माझंही तसंच आहे. म्हणजे मी तर, मी -
ते गावी असतात, आणि ड्रेस पण घालतात. त्या आमच्या आधुनिक सासूबाई आहेत त्या, अठ्ठ्याऐशी वर्ष वय
बापरे
हम्म हम्म हम्म बट जॉब वगैरे करायच्या त्या त्या त्यांच वेगळंच हे होतं त्यावेळेस पहिल्यापासून तेंव्हाच्या ग्रॅज्युएट त्याच्यामुळे ते थोडं वेग ळ असतं म्हणजे राहणीमानं
राहणीमान हम्म पडतो फरक पडतो ना,
आणि शहरातच अ त्यांच लहानाचं मोठे पण झालंय त्याच्यामुळे, फरक पडतो. बाकी नवीन उद्योगधंदा काही, वेगळी हॉबी, वाचन
वाचन हो वाचन अभ्यास चालू आहे सध्या मग, टी. व्ही. बघायला खूप आवडत मला, नवीन पिक्चर बघायला पण आवडत.
आता सध्या काय नवीन मुवी, काय तुंबाळ सकाळच ते आलंय, पिक्चर तो आहे. काय आहे ते नाव एक्झॅक्ट माहिती नाही.
घबाडकुंड पण आला एक नवीन आता मराठी नाही. तोण्या बघितला मी. अजून घबाडकुंड, बंद देऊळबंद. घबाडकुंड आलाय नव. मराठी पिक्चर
हो का का ते का झालं असेल मग माझ्या बघण्यात नाही आला हां...
हा हा हा, टेलर बघितलं, छान वाटलं. देळबंद छान आहे, छान आहे पूर्ण शेतकऱ्यांवर आहे. छान आहे. खूप काही शिकण्यासारखं देऊळबंद मध्ये,
अ आणि पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये म्हणजे काय उजव वाटलं? जास्त चांगला काय वाटला? देऊळबंद पार्ट वन पण,
वन पण छान आहे आणि पार्ट टू म्हणजे, म्हणजे शेतकऱ्यांचं आहे त्याच्यावर पूर्ण. का शेतकरी आत्महत्या करतात? हां ते त्याबद्दल आहे आणि पार्ट वन तर छानच आहे.
पार्ट वन छानच होता. मी पार्ट वन पाहिला होता. दुसरा नाही मी बघितला, भाग. बघायचा आहे पण ते, नाही जमलं आता चर्चा येतच आहेत की टॉकीजमध्ये माहित नाही
हा हा ह, नाही पार्ट टू मध्ये राघव शास्त्रीला जरा मिस केलं लोकांनी खूपच. हां हां हां
त्याच्यात कि त्याच्या बायकोला महत्व दिलंय ना म्हणजे, तो कोण आपला, काय नाव आहे त्याच पण तो तो नाही आहे का काम तो ॲक्टर म्हणून नाही आहे का त्या पिक्चरमध्ये का हीच आहे फक्त पूर्ण पिक्चर मध्ये? राघव शास्त्री नाही ये का?
नाही त्यात. थ थर्ड मध्ये वाटत तो पार्ट तीन येणार आहे ना त्याच्या,
हो का? ओके, ओके, बापरे! पार्ट तीन पण येणार आहे. ओके, ओके, ओके. एवढा पॉप्युलर झाला म्हणायच. पण आवडलाय
खूप आवडलंय लोकांना म्हणजे पूर्ण हाऊसफुल आम्हाला तर, नाही, धुरंधर नाही बघितला मी
दोन बघितलेत. ते पण छान आहेत.
हा हा हा
दोन्ही छान आहेत. मला तरी आवडले. हो हो हो, रिअल स्टोरी वर आहेत. हो. असं छान वाटतात जास्त, रिअल घटनेवर असतात ना, तर मला तरी हां, चांगले वाटतात ते बघायला असं.
हो
नाटकं वगैरे बघता की मी आवड आहे नाटकांची
नाटकं हा आवडतात पण अजून बघितलेलं नाही मी असं बघितलेलं नाही अजून हम्म थिएटरमध्येध्ये नाही बघितलेलं
आमच्याकडे भरपूर लागतात त्याच्यामुळे का प्रश्न नाही. जवळजवळ मी सगळे च नाटकं बघते जी नवीन येतात ती मोस्टली बघतेचं. म्हणजे मला आवडतात ना नाटकं बघायलाच
आता याच पण चालय ना कृष्णा अ संभामी योगे उगे त्याच पण खूप चर्चा चालू होती ती पण खूप प्रसिद्ध झालंय हा संस्कृती हो मराठी आहे म्हणजे कृष्णावरच आहे बोल ना संस्कृती बालगुडे हो
मग लं नाही वाटत असेल तुमच्या एरियात किंवा ते त्या नल झालं बघे मी संभव आम्ही इ ओके ओके बघे
मामी युगे युगे
हा हा हा ओके ओके चांगलंय का तुम्ही बघितलंय?
मी नाही बघितलंय मी म्हणजे असं हे बघितलं त्याच अ रिव्हू बघितले ना तर छान आहे त्याचे हो नाटक हा म्हणजे कृष्णवरचं आहे म्हणजे डान्स फॉर्म मध्ये येते भरतनाट्यम त्या त्या आहे ते हो खूप
म्हणजे छानच असायला ना येस येस येस तस आम्ही रामायणावर पण बघित होत डान्स रामायण असतं ना त्याच्यावर एका कार्यक्रमा बघितलं होत सगळं त्यांनी रामाथोडक्यात हे केलं होत डान्स परफॉर्म मध्ये खूप छान झाला
आणि आता ते भगवद्गीतेचे पण भरपूर होतात ते ना? पण येतात ते विडिओज वगैरे हो
अ नाटक मस्त वाटतात. लाईव्ह शो असतो ना तो त्याच्यामुळे
हा गीतेचे पण पणस म्हणजे येतात ते ना टाला दिसतात व्हिडिओज वगैरे त्यांच्या ना लाईव्ह.
शेवटचं कोणतं नाटक बघितलं आत्तापर्यंत
मी अजून बघितलेलंच नाही नाटक ते
नाटक हाच ओके ओके परफॉर्मन्सच कधी हे बघा एखादा एखाद्य खरंच म छान वाटतं म्हणजे ह हो हो हो हो नक्कीच आता खूप चांगली चांगली नाटकं येतायत पण लोकांना आवडतात ती पिक्चर पेक्षा मी म्हणेण नाटकच जास्त चालतात असं हा भर फूल चालतात म्हणजे पूर्ण देवबाभळी वगैरे नाटक खूप छान होतं मी दोनदा बघितलं सुंदर आहे देवबाभळी देवबाभळी
देव बाभळी हं हूं
ते छान ये तुकारामांची बायको आणि रुक्मिणी यांच्यातला संवाद ये.
हा हा हा
खूप छान आहे नाटक लागलं तिकडे तर नक्की बघा आणि मग ते हेचं असतं. लागल्या लागलं भरतं म्हणजे पूर्ण हाऊसफुल होतं ते नाटक. म्हणजे जे आहे ते त्यांचाच करुणाअष्टके पण आलाय ते पण जरा गंभीर आहे खूप पण छान आहे ते बाक बायकांवर आहे सगळं बायकांनी कसे हे केलेत त्रास भोगले त्याच्यावर आधारित आहे ते करुणा आष्टक्के
हम्म आता परत म्हणजे लोक नाटकांकडे वळतात.
हो भरपूर इथे खूप नाटकं चालतात प्रश्नच नाही. आणि वारंवार येत असतात. टॉकीज ला म्हणजे याला थेटरला पण त्यामुळे बघाय इथे तर वर्षा त पैसे भरून लोक नाटक बघतात बारा नाटकांचे पैसे भर एक एक असतो हा महिन्याला एक नाटक दाखवतात ते लोक. त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही असं हा मी तरी घेतले सभासदांकडून हम्मम्म्मम् त्यामुळे ते बरं पडतं. परत शोधत कसा नको कोणतं नाटक बघू काय ते आपण बघित अस मग त्याच्यामुळे
हम्म
एक सोय चांगली आलीय नवीन नवीन काय काय काढत असता
हम्म
आता वे हा वेळ पाहिजे. पण त्याच्यासाठी स्वतःच्या हयाच्यासाठी वेळ काढता पाहिजे. तरच ते होऊ शकत ओके ब दहा मिनिट झाले बहुतेक. परत कॉल करूया वेळ मिळेल तेव्हा उद्या वगैरे किंवा संध्याकाळी उद्या करूया उद्या चालेल ह.